चंदा काकू फोन काय गरज नाही
आता कशाला लावलं ग
आता मला लागला ना आता माझ लागल नाही इथून का आहे चौदा बलीन बनवली कोण कोण रे गावा ने ले मनमाड गांधी चौक आता ठेव नाही तुमचा लावलं ना आता माझावत आता कट्याळ आला मग तुम्ही फोन आणून द्या बाहेर
झोपायचंय ग रात्र झाली.
थोड्या वेळ थांबा पस्तीस मिनिटं झालेले, किती घाण दिसते आकाद सशी काय झा सांगाा चायनीज खाल्ला मी आ चायनीज
आवज दिला ना तुम्हाला झोपले होते का नाय एवढं चिडू नका माझ्यावर ह बोल बोल तू बोल हा ह करते. ते अ करते चालू तूच बोल तित पर्यंत आली का नळी? बोल.
बस. के चाले पागल वाणी नका करू. बोत ो होती तू कशाला आली म्हण झक मारायला क ह बघ बाई बघ. मला पण पाहिचं ते गाणं चांगलं हो बंद के दाखव हिलाच कापण एवढ हायलाइट केलं? तित गाडी म भीसून न अहं मी काळी गे तू काळी. अरे आज गोराखमलीला आहे. किलक. खुशला अरे आकाश दादा गोरख. का म्हण? अय छान छान
नाव नली.
ज तूया आप कश् डाकणी ब डाकणी बघ डाक आ चंदा आहे तू सूर. रज तु म्हणतंय म्हण
हो का?
ह ते आपण एक एक एक चेंज करू वाढदिवस वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. हार्दिक सूबे चचा कोमल अर्धिक शुभेच्छा. वाढदिवसा एवढ राहिला रे तू कुत्र चांगलं येव कुत्र चांगल एवळत माहित आहे. एवढ प काय तुझा काळू भंगार्या चांगला इवळतो तू तुझ्या जवळ आल्यावर. काळो भांंगार आहे ना बा एक टेवलेला. बाळू भांगर नाही का काळू भांंगार.
मनमाड हादरल देवकी हॉस्पिटल मधलं
म्हणून मी तलबल्श एकादशी दुप्पट खायशी खायला ना एवढा मोठा पातीला बर समोस ए समोसा म्हणते किचड सावधण्याची वयला लागणारन बा कस तरी मार या लागली चक् मग एक काम करायचं ना माला अद मला आहे ना पहिलेच पचत नाही साबुदानाची खीर खायची ना त्यांना पण हा ना जरा फिल्टर
लाल लाल.. चाल माझ्या सोबत चाल
दे दे दे दे दे ना वा दहा रूपये दे ना रे असती ना दे ना रे ट्रेन राहत हे हॉस्टेल कस राहत म्हणे
कुंडळ स्वच्छता अंबतसर वापरे किती घहणे तीर्थ राजची पुस्तक बनत कुंडळा
आकाश दादा तुला अशि लाजबीच काही वाटत नाही का सग्यापोरी अंतु एक दललील दरवा
मुळे पूर्ण माझ्या लक्ष तर तुझ्यावरच असेल
काय राहत.
साडी. गुला दिवाली ब म लाल बागचा राजा.
शिग बाई. घानप्रकार चालूय बाहेर. घान प्रकार आता इ जुरायला आवडत अरे ती उपास येत तरी मी खात ती त्या तोंड द्यायला ग नाका देला ग तुझ्या कुशी वळवळ निऊन आहे त का काळ अस दका दादल द अस अे काय
अ बोल हो जिंदगी के जमेली अ बोल ते का चालू ना कभ खतम नाही होते होने वे है अभ वाचू राहिले बोलू राहिले हम्म भारी आणारसे बनवले बाई ब जदी बनकर तयार होते टेस्टी आणस दे ते भारी आणणारचे
टिकली काढ मग कर नई हाहेत काहीतरी लावय. ए बुरख ए बुरखावाला असेल ना काहीतरी घालती ना आकादा ग आ तिलाही गल. टकले. एक टाकले हे बघ आस. आता बघ कशी चार लोक उठले जस तोर आणणार नाही उठ हि तो्ी सांगर धा
साखर टाकली ना गुळ नाई टाकली साखर टाकली साखर. हम्म म्हणून ते पांढरे शुभ्र
हे जाणवी आली.
कोरडस पीठ प तू ब्लावजला मग ते.
हिलाच चोपलं जाईल. कावाय
काय झाल.
चेडवकत ु सांगा ना कोण ड्रसड्रसट आला ना प्यार सूट सूट असतो ड्रेस म्हणत मी ड्रेस सूट वेग असो ड्रेसेस ए अड्रेस ड्रेस अॲड्रेस घातला का तू ऍड्रेस ऍड्रेस हाय आवाला डॉक ह ए किती कॉलेच दिसतय ना अऍड्रेस हे जाय र मी र क का तू काय बोलल पण डापणे बोलला तुला हे कााय आणशील तुम्हाला हला प पस
खुपसा राहत तुमचं कोणत पके राहत म्हणे थोडसं राहतच सगळ्याचे राहत लालून जात कडकून जात ते खाल्ल्या नाही जात
कोणत्या रूपातेत पाणी पाजून जाऊ दे
होय हो तु मी
टाकण्या गष्ट पालायच पुण्य लागत बाई पाजून दे गोळ्या आम्हाला मी पाळल होत थोड्या वेळ पूर्वी दोन दिवस पाळला सकाळ पाासून दोन टाईम
नशीिवाात असूनध सतना म्हजे
ह माया जोड तुला तिला बोलू लायती मित्र ते जायचं आहे ना त्यांना वालेकुमच नमज आहे ना उद्या ज हे आहे ना आंघोळ केली त्यांनी आता आंघोळ केली त्यांनी
बुढापे म बुढापे मी मरद ही जरूरत
जम्मा मबारक अ पावळे भसना
दिल क आपकी याद ब उदास आहे बस आप ते मिळणे क
ते माहि तर काय बोलते मेकअपे ज घंटे वाजन आ काय काय नाही नाही सांग मला ारे लेट कर घ तझ आता कानपूर लाईन ब झाले तुला मशीन घेऊनते पली चुसू
घरा बाहेर कोहळ नक्की बांधा उंगरठ्यावर हळदीचा लेप करून पूजन करा मुंग्या खोबरं गवाचं पीठ साखर कायला या पिंपच्या झाडाला दूध काळे पाणी काळे तीळ वा कावळ्याला दही लाट साख खा खाऊला दवाच्या बाहेर रा दिवाला पाण्याचे झाड
किचन मधलं लाईट माझ्या घरात चाूच राहतो माझ्या घरात किचन एकत्र ये ना बंदच करावं लाग अरे व लोड आहे ना
पुण्यात पनीर माफफ एफडीआयप हो
मग काय होते ललवाणी ललवाणी नाही घोडा आहे घोडा अ एक जंगा एडा बोलेगा तो कैसा लगेगा
पूर्ण ब्रम्म नारायण देव स्वामी समर्थ समर्थ स्वामी समर्थ कलियोग अक्कलकोटी म्हणजे वैकुंठ नाथा वैकुंठ नाथा आरती
देवगड ये ऐडा बोले रे कोमल दिदी काय गं पाणी घेऊन आली गं बाई
झालं गं
येडा येडा मोठं
बाय बाय
ये ग्लास देणा तो हा ग्लास -